हॅलो
नमस्कार मॅडम अ नमस्कार आं मी अ तुम्हाला एक महत्व ची आणि एक खूपच शौस कं रेसिपी सांगणार आहे, तुम्ही आता फ्रि आहात? तुम्ही रेसीपी एकण्यासी तर आ जची आपली रेसिपी जी आहे
अ आवाज कट व्हायला लागलाय मॅडम तुमचा हॅलो,
हाफ कट होय का एक मिनिट ह हि जी रेसि हो हो एक मिनिट मिडेकनट हॅलो,
हॅलो,
हा
अ रेंज मध्ये येशील काय ह
हा ही जी रेसिपी आहे ही खूप पौष्टिक आहे खूप प्रमाणात आपल्याला प्रोटन् मिळत फायबर् ज जे आवश्यक घटक आहेत हे सगळे घटक आपल्याला या पदार्थामध्ये मिळतात तर मी तुम्हाला आ रेसिपी सांगणार आहे तिचं नाव आहे आंबोळी चटणी आणि सांभाचे ही खूप ऑथेंटिक दिशा आहे जी दक्षिण भारतात खूपच प्रसिद्ध आहे आता महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रात काय पूर्ण भारतामध्ये ही खूपच प्रसिद्ध अशी पौष्टिक रेसिपी आहे तर या रेसिपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट असतो तो असतो तांदूळ तर तांदूळ अ उडी डाळ अशा खूप सारे पदार्थ असतात ते एकत्र करून हे बनवावं लागत तर याची सविस्तर रेसिपी मी तुम्हाला सांगते सगळ्यात प्रथम आपल्याला अ तीन वाट्या तांदूळ किंवा ज आपण कशाने माप घेणार आहोत ते आपल्याला मोठं घ्यायचं असेल तर मोठं पण माप हे खूप महत्त्वाचं आहे या रेसिपीमध्येध्ये मग तीन वाट्यात तांदूळ घ्यावं तीन वाट्यात तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं असत ते दोन तीन वेळा पाणी बधून धुून घ्यायचं त्याच्यानंतर आपण ज्या वाटीने तांदूळ घेतलय त्याच वाटीने एक वाटी उडी डाळ घ्यायची जी उडीडळ असते ती यातील महत्वाचा घटक आहे यामुळे काय होतं जे आंबोळी आहे ते खूप क्रिस्पी होते तीन वाटी तीन वाटी तांदळा एक वाटी उर ही कंपल्सरी असते
हा
ही एक वाटी उडीडाळ ती देखील धुवायची आणि ती देखील तांदळामध्ये मिक्स करायची
हा हा हा
यामध्ये आपल्याला जी आंबोळी आहे ती खुखुशीत व्हावी असं जर वाटत असेल तर त्यामध्ये आपल्याला एक छोटीशी वाट छोटी वाटी पोहे जे आपण नॉर्मली कांदे पोहे म यज ते पोहे भिजत घालायचे आणि हे तिन्हीच मिश्रण आहे आणि एक जण काय ात यामध्ये ज च वा वाढायची असेल तर यामध्ये थोडीशी हरभराळ देखील टाकतात थोडेसे शाबू पण टाकतात पण शाबूमुळे काय होतं शक्यतो ती आंबोळी कि चचची कटवा्हायला लागते त्यामुळे शबू आपण यामध्ये स्किप करू तांदूळ उडडडाळ आणि पोहे हे तिन्हीच मिश्रण करायचं हे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि काय करायचं हे पूर्ण रात्रभर भिजू द्यायचं आता हे रात्रभर भिजल्यानंतर किंवा आपण सकाळी जर घातलो तर दिवसभर भिजू द्यायच संध्याकाळी मिक्सरला पूर्ण स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची ग्राइंड करायचं मिक्सर ला आणि हे ज्याळी ग्राईंड करतो त्यावेळी पूर्ण ए पातीलात घ्याय पातीलात पूर्णपणे फेटून घ्यायच आपण हात घालून का फेटून काय घ्यायचं तर ते पीठ पूर्णपणे आंबण्यासाठी फेट फेटणे हा महत्त्वाचा ही महत्त्वाची प्रोसेस आहे आणि हे फेटल्यानंतर पूर्णपणे फेटून झाल्यानंतर त्याला झाकण ठेवायच आणि उदार ठ ा ठेून द्याय म्हणजे काय होत उबदार ठिकाणी ठेवल्यामुळे ोमे होतमें हो ते पीठ फुगू लागत आणि त्या पीठाची की ती वाढत जाते आणि सकाळी बघा सकाळी जर आपण बघू तर ते पीठ पूर्णपणे त्याची पातळी उंचावलेली अस पूर्णपणे फर्मेंट झालेलं असत मग सकाळी तवा घ्यायचा तव्यामध्ये जो आपण शक्यतो नॉनस्टिकचा तवा न वापरो आता बिडाचा वाव वापरला तर आपल्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असतं नॉनस्टिक ला कस होत नॉनस्टिक हे खूप हानिकारक आहे जरी वापरायला सोपं असलं तरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हे खूप हानिकारक असतं त्यामुळे बिडाचाच तवा घ्यावा आणि बिडचा तवा घेतल्यानंतर काय करायचं त्याला प्रत्य प्रथम सगळीकडे तेल लावून घ्यायचं आणि कडकडीत गरम घ्याच गरम झाल्यानंतर पूर्णपणे तेल पुसून घ्यायच पेपरनेिशू आणि मग हाय फ्लेम वच तो पूर्ण आंबोळी आपण स्प्रेड करायची अंबोळी स्प्रेड करताना अजिबात घाई गडबड करायची नाही जर आपण शिस्तात टाकलं व्यवस्थित टाकलं तर ती आंबोळी परफेक्ट गोलाकार होते आणि खूप क्रिस् हाय फ्म वच ती आंबोळीज द्यायची आता ही झाली आंबोळी आता फक्त आंबोळी तर आपण खाऊ शकत नाही आंबोळी बरोबर त्याला काय लागते तर चटणी चटणी हे कंपल्सरीच आहे त्यामुळे चटणी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहि ला घटक आहे तो नारळ ओला नारळ फुटाण्याची डाळ मिरची आलं लसूण हे महत्वाचं आहे हे सगळं आपण मिक्सरच्या जार म टाकायचं आणि त्या बकून घ्या आ हे झाल्यानंतर त्या ते जे मिश्रण आहे मिक्सर मधलं चटणीच त्याला काय करायचं अ आपल्या फोडणी पात्रात तडका पॅनमध्ये आपल्या तेल घालायचं तेलामध्ये सुक्या मिरच्या जिरं आणि हिंग आणि मोहरी ह्याचा सगळा एक तडका तयार करून घ्यायचा आणि जी आपण तयार केलेली चटणी असते म घ अडजस्ट करून घ्यायची आणि ही झाली आपली नारळाची चटणी आता आंबोळी झाली आंबोळी बरोबर चट झाली आता चटणी नंतर आपल्याला घ्याय आहे बटाट्याची भाजी आता ही बटाट्याची भाजी कशी करायची आता बटाटा बटाट्याची भाजी आहे म्हण बटाटा तर कम सरी आहे हे जे बटाटे आहेत ते उकडून घ्यायचे उकडल्यानंतर त्याची सालं काढायची साले काढून ते व्यवस्थित चॉप करून घ्यायच व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि या बटाट्याच्या भाजीत घालण्यासाठी आलं लसण आणि आलं लसूण आणि मिरची याची एक पेस्ट करून घ्यायची ओबडधोबड असली
हा हा हा बोले ना
ओबडधोबड असली तरी चालेल आणि ही पेस्ट करून घ्यायची पहिल्यांदा मग कढईमध्ये तेल घालायच त्यात जिर मोहरीचा तडका टाकायचा त्यानंतर कांदा फ्राय करायचा कांदा देखील खूप मौसर आणि गोल्ड क टाकायची आणि मग बटाटा टाकायचा आणि त्यात किंचितचं मीठ आणि हयत टाकायची आणि अशा प्रकारे आपली जी बटाट्याची भाजी आहे ती सोटे करून घ्यायची
हा हा
अशा प्रकारे आपली ही बटाट्याची भाजी तयार होते त्यानंतर करायचं सांबार आता इडली बरोबर सांबार लागत म्हणतात तुम् पण आंबोळी बरोबर देखील सांभार खाणारी खूप अशी खूप अशा व्यक्ती आपल्याला भेट त्यामुळे सां ती सगळ्यात महत्त्वाचं असतं डाळ आता आपल्याला कशाची डाळ घ्यायची आहे तुरीची डाळ जी तुरीची डाळ आपण ून घ्याय म आपण कुकरला डाळ शिजून घ्यायची त्यामध्ये आपल्याला आवडतील त्या भाज्या टाकायच्या अ उदाहरणारथ भोपळा चालतो शेवगा चालतो कांदा चालतो टोमॅटो चालतो ह्या सगळ्या भाज्या टाकून उकडून घ्यायचं आणि या सांबारमध्ये तड आपण जसा बटाट्याच्या भाजीला तडका देतात चटणीला तडका दिलात तशा प्रकारे तडका द्यायचा आणि त्यात सांबार मसाला मिक्स करायचा जो सांबार मसाला आपल्याला रेडी म कुठेही कुठल्याही शॉपमध्ये मिळू शकतो आणि अशा त्या प्रकारे इडली सांबार बटाटे च पूर् ब्रेक पण देश आपल्याला मिळू शकते आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा नाश्ता एन्जॉय करू शकता तुम्हाला रेसिपी आवडली
हो खूप छान वाटली आपण ह्यामध्ये म्हणजे त्या तांदळाच्या पिठामध्ये आपण दुसरे पण पदार्थ करू शकतो ना अ
हो हो जसं आपण आंबोळी केली त्याच प्रकारे आपण उतापा देखील करू शकतो आता उताफ करताना काय करायचं तर त्याच पीठामध्ये काय करायचं आपल्याला आवडतील त्या भाज्या टाकायच्या गाजर टाक चालत मटार चालत परत शिम मिर चालते कांदा चालतो टोमॅटो चालतो अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे ज्या भाज्या आहेत ज्या आपल्या हेल्थ साठी आवश्यक आहेत आणि स्या टा आपण आंबोईला काय केलं की आपण खूप क्रिस्पी सा खूप पातळ अशी टाकली तस न टाकता हा टा तसं न टाकता हे पूर्णपणे बॅटर होतायच आणि फक्त स्प्रेड करायचं नाही ह का तर स्प्रेड केलं की ते सगळ्या भाज्या मिक्सअप होऊन जातात त्यामुळे स्प्रेड न करता थोडा डसर पद्धतीन हा उताप करायचा आणि चटणी बरोबर तो आपण सर्व करू शकतो आणि त्याचबरोबर त्याच पिठाच्या इडला देखील आपण करू शकतो सिमपल आहे कारण तेच पीठ घ्यायचं आणि इडली पात्रामध्ये इ उकडवाय इड झा इडली नंतर आपण आपे सुद्धा करू शकतो त्याच पिठाच्या
होय
आपेपात्रामध्ये हेच पीठ आहे ते घालायचं आपेपात्राला प्रथम आपल्याला तेल लावून घ्यावं लागतं आणि तेल लावल्यानंतर हे आपे हे पीठ घालायच त्या छोट्या छोट्या प्रमाणात आणि पूर्ण स्टीम होऊ द्यायच आणि आपले आपे तयार होतात आपे देखील आपण चटणी बरोबर स
स म्हणजे एकाच बॅटर मधून आपण चार पाच पदार्थ आपण सहज अस संडे स्पेशल म्हणून आपण ट्राय करू शकतो
ट्राय करू शकतो हो हो खूप आणि हे जे पदार्थ आहेत हे पदार् खूपौष्टिक पदार्थ म्हणजे याच्यापासून आपल्याला कायच म्हणजे हानी काही होऊ शकत नाही मिळणार ते पूर्णप्रमाणे जीवनसत्व मिळतं प्रोटीन ात आणि काप् मिात सगळ मिळत त्या खूप हेल्दी ऑप्शन आहे
हा हा हा अरे कशावर आपण बोलू शकतोय